हॅलो हालो हां नमस्कार मॅम. हां मलाया संदर्भात बोलायचं होत त मॅम की आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती तुम्हाला यो ग्य वाटती का विभक्त वाटती चांगली कारण की आजय आ ताच्या जनरेशन मध्येए किअ ते आताच्या जनरेशनमध्ये बघण्याच दृष्टिकोन म्हंटल क सगळीकडे तेच विभक् भक्त कुटुंब दिसता. कुठं एकत्र कुटुंब अस दिसत कस एकत्र कुटुंब रहायचं की. किती जरी माणसं असल तरी त्यांच म्हंजे अं विभक्त कधी दिसतच नव्हते त्यांन त्यांन चे मुलंपन असायचे त्यांचे म्हंजे आज् जी आजोबा एन् त्यांचे नातवंड पूर्ण फॅमिली म्हंजे जास्तीची फॅमिली व्हायची मुलंपन जास्तीचे ऱ्हायचे आता कस वि भक्त म्हटल्यावर त्याचा एकच मुलगा अस सो किंवा एकच म्हंजेए प्रत्येक घरामध्ये विभक क्त असल की दोन दोघं जन नवरा बायको आणि एक मुलगा असंच राहतं तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल?
हम्म सांगायचं झालं तर एकत्र कुटुंब पद्धती चांगली पण आहे आणि वाईट पण आहे मेन गोष्ट म्हंजे एकत्र कुटुंबामध्ये समजूतदार माणसं पाईजे. म्हंजे जो मेन व्यक्ती असतो ना तो समजुदार पाईजे. तेंव्हा ते कुटुंब टिकतं असं असतं आता तोच जर समजूदार नस ला तर मग ते कुटुंब टिकणारच नाइ ते विभक्तच होणारना. पन त्याचा फायदा काय असतो एकत्र कुटुंबाचा का आजी आजोबा असतात त्या जी आजोबा पण चांगले पाईजे आणि ते सांभाळणारे पाइजे मुलांना त्यांच्या सानिध्यात जर मुलं राहिले तर त्यांच्यावर चांगले संस्कार मिळ तात आणि त्या आजोबांना आजी आजोबांना पहिल्या अगोदर संस्कारी पाहिजेत ते तेव्हा त्या मुलांना संस् कार चांगले भेटता अस त्याचा फायदा पण असतो हं आणि परत एक गोष्ट ष्ट म्हंजे आर्थिक लाभ असतो म्हंजे आपले जे खर्च वगैरे असतात वेगवेगळेते सगळे वाटून जात ताना म त्याच सग प्रत्येकावर कमी भार पडतो आर्थिक भार कमी होतो प्रत्येकाचा. असं जर चारलोक असलेतर चार लोकांमध्ये वाटून जातो तो एक खर्च तरम प्रत्येकाला ती कॉन्ट्री ब अं कॉन्ट्रिब्युशन मध्ये कमी होऊन जातना त्याच्यामुळे आर्थिक लाभामध्ये फायदा भेट तो परत आपण समजा एवढेजन आता एकत्र राहतोय त अं सगळ्यांच एवढं बनवायचे स्वयंपाक झालं किंवा काही गोष्टी झाल्या तरम प्रत्येकाने ते वाटून घेतलं ते पूर्ण कामअ दोन चार तासाच काम ते एक तासात करू शक ता असं कामात मदत होते त्याच्यात असं. मुलांच्या सांभाळण्यामध्ये पणअ जाऊ शकता आपण सोडू दुसऱ्याच्या भरोश्यावर छोट मुलांना नाही का कोण त्याच्यासाठी मी म्हणते घरातल्या व्यक्ती तर चांगले पाहिजे न आपण बिनधास्त असं जाऊ शकतो त्याच्या कुु चांगलं पण आहे वाईट म्हटलं तर प्रत्येकाला स्वतःच वै ते आयुष्य असत आणि मग ते आयुष्य जगण्याला प्रत्येकाला ते ठरवायचं कस हे सगळं प्रत्येक त्या कुटुंबातील मेन ो व्यक्ती असतो ना त्याला विचारल्याशिवाय ते केलं जात नाही हा एक तोटा असतो म्हणजे समज त्या व्यक्तीला एखाद्या एखाद्या व्यक्तीला समजा मला हे काहीतरी करायचंय किंवा बिझनेस करायच किंवा व्यवसाय करायचाय मग तू एकटा धरू नाही शकत त्याला सगळ्या घरातल्या लोकांना विचारावं लागतं नाही मी आता यांना विचारते ह करू का मग तो त्याच्यातला जर तो एखादा व्यक्ती हो बोलला एखादा नाही बोलला तर ती गोष्ट मग त्या वादावर जात असं त्याच्या त्याचा तोटा एक होतो म्हणजे प्रत्येकचे ह वाद होण्या शक्यता असते अस आणि निर्णय घेण्या पण मग गोष्टी कुटुंबात मोठ्या संमती घ्यावीच लागते ते असं असतं असं तस जर विभक्त कुटुंब म्हटलं ना म विभक्त कुटुंब म्हणजे चांगलं पण आहे वाईट पण आहे चांगलं काय तर आपण स्वतः विचार स्वतः करू शकत स्वतः समजा आपल्याला काही निर्णय घ्यायचा स्वतः ठरू शकतो ना
हम्म कोणाला विचारायची गरज नाही बरोबर आहे पण मग विभक्त कुटुंब चुकीचं पण असतं ना पण मग त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना म्हहिजे सगळं असल आपल्याला काय नाही आपलं म्हणजे आयुष्य आपल्या कामामध्ये जमध्ये सगळं निघून जातात होऊ शकत पण मुलांना म्हणजे त्याचा फरक पडून जातो ना कारण की पहिले मुलांना सांभाळायचं म्हटलं तर आजी आजोबांची खूप आवश्यकता असती
अस आणि विभक्त असलं तर मग त्यांना ते पाळणा घरात ठेवा त पै देऊन त्यांना सांभाळायचं म्हणजे आजी आजूबाजून सुद्धा पैसे देऊन ते पाण्या घरात ठेवत असा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे त्यांचे संस्कार चांगले होत नाही ना हम् चांगलं पाहिजे विश्वास पाहिजे असं असत आता तर सध्याच्या जगात तर रिस्कचे ठेवणं म्हणजे आणि आता तर सध्या लोक जास्त करून विभक्तच राहतात कारण मोठे जे लोक त्यांचे विचार वेगळे अस ते कां सह होता काहींड होत त्याच्यामुळे वादवाद चालू असता पटत नाही त्याच्यामुळे लोक मी बघतच राहता
म्हणजे कोणाला म्हणजे त्रासच नको बा एकमेकांना एकमेकांचा त्रास नको असं म्हण म्हटलं तरी चाले आता भरपूर ठिकाणी तेच बघितलेले आहे ते नातवंड म्हणजे एखाद्या वळेस एखाद्या वेळेस येतात ते सुट्ट्या वगैरे असल्या तर तेव्हा ते आ आजी बाबांना भेट येतात तेवढ वेळ त्यां घालवतात पण मग शाळा वगैरे असलं की वेळ निघून जातो असं पण मग ते जी गरज पण आहे पण मग ते माणसं चांगले पाहिजेत त्याच्यावर सगळं अवलंबून राहत हे लोक म्हणजे को एकत्र कुटुंब म्ह मेन माणूस हा आणि जर ते नसलं तर मग सगळं अवघड होऊन जातं पण चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी कि म्हणजे आपण काही गोष्टी अशा असतात ना कि स हो काही गोष्टी अशा असतात की ते आपल्यावर पण अवलंबून असतात म्हणजे कसं माणसाचे विचार पण चांगले लागल्यात त्याला विचार म्हणजे, कसं कधी कधी समजून पण घ्यावं लागत. आवाज आटकतोय का? आता येतोय का मॅम आवाज
एकत्र कुटुंबात
हॅलो येतोय का आवाज? हॅलो हॅलो
दिवसा
हो आला का आवाज?
हॅलो
हो आला ना आवाज आला ना मला आवाज
हॅलो
हॅलो आला ना आवाज मॅम मला बोला ना
हन
हॅलो हॅलो येतोय का आवाज मॅम?
हॅलो हो आता येत य हा क्लिअर येतोय, आता हो नेटवर्क मध्ये बसा नेटवर्क मध्ये हो आता येतोय.
बोला बोला तेच ना चांगलं लिंक लागलेली होती बोलायची तुमचं अ विषय हो आपल्या एकत्र कुटुंबपद्धती बद्दलच बोलायचं होतं ना आपल्याला आपल्याला त्याच्यावर सगळं म्हणजे नाही का आज जनरेशनला हे दाख खाचं कि बा थोडं फार चांगलं पण
एकत्र कुटुंबचय ना नाही हा चांगली पण आहे आणि वाईट पण आहे वाईट म्हणजे त्याच्यातला व्यक्ती चांगला पाहिजे मेन जो व्यक्ती असतो ना एकत्र कुटुंबातला तो चांगला पाहिजे तो म्हणजे अनुभवी पाहिजे समजूदार पाहिजे तेव्हा ते एकत्र कुटुंब टिकतं तो जर समजूतदार नसला तोच जर भांडखोर आस सगळं म्हणजे भांडणामधे रुपांतर होवून जातं मग काहीच फायदा नसतो त्या एकत्र राहू मग तो बाकीच्या व्यक्तीं फक्त धाकातच ठेवतो नाही का म्हणजे तो त्या घरातला मालक झाला असं समजतो मग त्याच्या त्यांच्या म्हण प्रमाणे सगळ्यांनी वागायचं असं त्याचं म्हणणं असतं असं काय काही एकत्र कुटुंब असतं मग त्याच्यामुळे लो कांना वाटत नको एकत्र मधे नकोच एकत्र खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यापेक्षा सेपरेट राहून आप आपले विचार आपल्या, आपल्या, मनाने आपण वागू शकतो हम्म आपल्या मनाने आपण वागू शकतो विभक्ता मध्ये ना असं
हम्म
हो म्हणजे मुलं जर असले तर मुलांवर संस्कार करणं वगैरे ते आपल्याला पॉसिबल नाही होत जर नोकरीला असले आईवडील दोघं पण ते बाहेर जाताये त्यांना वेळ नाही भेटत म मुलांवर सं संस्कार कसे होतील? मुलांना काहीच गोष्टी माहिती नाही आधी आज आजी आजोबा किती छान छान गोष्टी सांगायचे मुलान वगैरे गोष्टीतूनच ते होऊन जायच तस केलं ना तसं पण आताचे लोकं ते नाही करू शकत असं झालं.
हॅलो! हॅलो
नक्की टिकून राहत कायम सुरू राहत म्हणजे जरी पूर्वी जे असायचं ना एकत्र कुटुंब बं पार मुलाचे आमचे म्हणजे असे मुलंढ म्हणजे भरपूर रिलेशन होऊन जायचं नातं होऊन जायचं एवढ्यापर्यंत एकत्र कुटुंब टिकून राहिलेलंय माहिती
ह
त्या सात जणी झालेलं आता खूप चेंज झाले
हा ते तर आहेच भरपूर चेंज झालेला आहे त्याच्यासाठी ते ना मग
मत वाटतं लोकांना असं झाले
हा पण पाहिजे हो कुटुंब एकत्र कुटुंब तरी पण असं वाटत नाही
महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतंय एकत्र राहणं महत्त्वाचं आहे फक्त व्यक्ती चांगल्या पाहिजे त्या सर्व घरातले मेंबर चांगले पाहिजे तेव्हा ते टिकून राहत नाही का
हम्म बरोबर आहे
हम् म्हणजे मला आवडतं एकत्र राहणं पण काही गोष्टी जर अ काही व्यक्ती म वाईट जर झालं तर मग असं वाटतं नाही आपण सेपरेट राहिलेलं चांगली पण भांडणं नाही होत कोणाचे टेन्शन नसतं असं पण एक वाटतं नाही का असं पण मला वाटत हम् भांडण नाही हो दुरून डोंगर साजरे म्हणतो नाही का आप तस एक गोष्ट असं वाटत असं वाटत
आणि थोडसं म्हणजे मनमठा पण राहत नाही ना एकमेकांच्या मनामध्ये पण वाईट विचार नाही राहत ते थोडसं एखाद्या वस आलं म्हणजे माणूस
एकत्र कसे जवळ जवळ राहत सगळे जण भांडण होत कधी कधी काहींच मतभेद होऊन जातात त्याच्यामुळे सगळच प्रॉब्लेम होतो तो एकदा म्हणतो असं नाही करायचं त्याच्यातून वाद निर्माण होता अस तुम्ही एकत्र कुटुंब हा असं असत ह त्याच्यामुळे मग एकत्र कुटुंब मला फक्त एवढंच आवडतं का एकत्र कुटुंब पाहिजे प त्याच्यातला जो मेन व्यक्ती असतो ना जो घर सांभाळतो सगळं बघतो विचार वगैरे लोकांचे सगळे घरातल्यांचे तो व्यक्ती चांगला पाहिजे फक्त तो व्यक्ती चांगला अस ना बाकीचे पण व्यवस्थित राहत मग असं त्याच्यामुळे तरच मग ते एखादं कुटुंब टिकतं हम् पाया भक्कम पाहिजे आपण म्हणतो ना बिल्डिंग बांधली तर पाया भक्कम पाहिजे ह समजूदारपणाने वागलं तर सगळं होत असं नाही तर काय फायदा नाही एकत्र कुटुंबाचा हम्म चालेल हो चालेल मग ठीक आहे बाय हो ओके हो